हॅलो काय करतंय
काय चालय काय कय म्हलं हॅो हॅलो हॅलो
हो
हॅलो हॅलो
काय नाही बसले नि मानत
हम्म हम
हेवानत तुझा आवाज आहे बोल बोल
आऐकूनल हो तुझ नऊ
हॅलो बोल ना
काय काय चालूय म्हणत ह
हाल बसलो आहेर्या
हा हा हा बर बर हा ह हम्म हम् हम् पररतीी हॉस्टेल ची कधी फ्लोअर म्हणते ना हॉस्टेल ची
हो पंचवीस वीस
हा मग कस नाहीयोजन बाहेर जाणार आहे कसं बो थांबणार आहे
मी विचारल नाही पप्पाला म्मी पप्पा म्मीला काय बोललोणारे
ह हा
त्यांना विचरून बोलायचं मग ठरवाय मग ठरवायचं काय करायचं काय
हा ह ह हम् हम् बर अरे ती पूर्व कशाने मरलेरे ती पले फारमशी ह हॅलो हॅलो
ह
थर्ड अर थर्ड यर
त
हा भा काही कुण्यालावपो
म्ह काही का
कायच ऐकू येईना तुझर
ह शिकाय निय हला हॅलो. अरे, चायनीज खायला गेलतो. हॅलो चालू आहे. बघ इकडे बग